हॅलो
हॅलो, आवाज येतोय?
हो, माझा आवाज येतोय?
हो हो येतोय. कुठल्या आहात तुम्ही?
आम्ही धुळे जिल्ह्यात
अच्छा मी नाशिकची आहे. तस धुळे माहित आहे मला चांगलं.
हो का
म्हणजे प्रॉपर धुळ्यात राहता का, धुळ्याच्या आजूबाजूला?
म्हणजे प्रॉपर धुळ्यातच आहेतेत आम्ही
अच्छा
हो
हा मी पण चार वर्ष राहिलेली आहे ना धुळ्यात
हो का? काय करायचं तुम्ही
नाही नाही माझ्या वडिलांची पोस्टिंग होती तिकडे. अ हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते. त्याच्यामुळे ते माहित आहे. असं
चांगलंय, काय जेवण वगैरे झालं?
हो झालं, थोड्या वेळाने बाहेर जायचं तर पावसाचं आहे म्हटलं लक्षण, थोडं वाट बघूया.
हो ना, पाऊस पण असं बारीक बारीक चालू आहे आमच्याकडे पण.
नाही ते थोडा चांगला झाला. रात्री पण थोडा चांगला होता, आता सकाळी पण छान झालाय. पण तेच ना रस्ते एक तर निसरडे झालेले आहेत, तर थोडसं गाडी चालवायला ये हे वाटतं स्लीप व्हायची भीती वाटते.
हा ना.
नाशिकमध्ये पूर्ण आता कुंभमेळ्याच्या याच्यावर ते खड्डे वगैरे केलेले आहेत ना काम चालू आहे, त्याच्यामुळे ती पूर्ण माती रस्त्यावर वगैरे
हो ना म्हणजे पावसाचं ते चिखुल चिख् लच होऊन जात सगळीकडे
हो आणि त्याच्यात ते फोर व्हीलरवाले वगैरे इतक्या जोऱ्यात नेतात का ते पूर्ण पाणी आपल्या अंगावर उडतात.
हो ना म म्हणजे या सोबत आता जाता येतय कोणी तर त्यांनी हळू चालवायला तर ते उडवतातच.
हो आणि त्याच्यात तितके ते खड्डे पण अशा पद्धतीने बुजवले का ते दगडं वरती त्याच्यामुळे ती गाडी इकडे घालावी की ह्या साईडला सारखवावी तेच समजत नाही.
हो ना
ह
आता इकडे पणे ना. म्हणजे आता रस्त्याचं काम केलेलं होतं बरं का. म्हणजे ते, म्हणजे प्लंमबिंग पाण्याचं केलं होत. पण मग तो रस्ता इतका कच चा ना. डायरेक्ट म्हणजे आता केलेलं काम अण, परत त्याला खड्डे पडले. अजून तर पूर्ण पाऊस पण नाही पडला.
हा. सर्वीकडे तेचे. कुठे तर मी असं ऐकलंय. अ क म्हणजे जे फ्लायओव्हरे ना.
ह हा.
तिथे प्लास्टिकचे ते हे टाकलेलेत. काय म्हणतात? गज वगैरे असतात ना.
हो का? असच ना मग, चुकीचं काम करतात. आणि त्याच आपल्याला भोगावं लागतं. ह
हो. तिथे लिटरली म्हणजे ते उघड झालंय. का तिथे प्लास्टिकचे गज टाकलेलेत. प्लास्टिक पण मबूत अस म्हणा. पण शेवटी लोखंडाला पर्याय म्हणून प्लास्टिक कस काय वापरू शकतात ना.
आणि रस्त्यावर कसं जड वाहन वापरतात. मग प्लास्टिक तर किती दिवस राहील ना ओ.
नो आयडिया. आता आपण हाऊस वाईफे. आपण याच्यात काही पडत नाही. पण ते ऐकलं का मग असं डोक्यात येत. अरे ह्या पुलावरून जर गेले लोक. किती दिवस तो तग धरणारे. आणि पुढे काय होईल.
ह ह.
अस. पहिलेचे किती वर्ष टिकायचे. म्हणजे तीन चार पिढ्याच्या वरती.
आता आता एक पिढी जेम तेम झाली त गेली.
आताच कोणत्याच वस्तू नाही. लोक घेणार कस काय ना म.
आपल्यावर गॉरंटी नाही. वस्तूंवर काय द्यायची.
नाही नाही. हा नाही. म्हणजे आता बघा इलेक्ट्रॉनिक वस्तूच. सादा फोन पण दोन वर्ष युज नाही केला. जास्तीत जास्त जे जास्त वापरणारेत. त्यांना तर मला अस वाटतं खूप लवकर खराब होत असतील. पण जे कमी क वापरणारेत त्यांना पण दोन तीन वर्षच जातो तो फोन. नंतर त्याचे, काहीतरी इश्यू व्हायला लागतात.
आवाज येत नाही. बॅटरी चार्ज होत नाही. असं होतय. तस होतय. आणि एक मागे एक. जस जसा फोन जुना पण होतो. तस तसं
हो ते पणे. आणि पहिले किती स्वस्त फोन यायचे. आता तशा तशा प्राईज. जसे स्मार्टफोनचे फीचर्स वाढायला लागले. तसे फोन पण महाग व्हायला लागले.
हो हो.
आणि घ्यायचे असतात त्याच्या फीचर्सचा किती उपयोग आहे. त्यांना काही देणं घेणं नसतं. त.
हम्
इव्हन तुम्ही गावांकडे यंगस्टर बघा. त्यांच्या हातात. एकदम महाग फोन असतात.
सेवनटीन, सॅमसंग, आयफोन.
आणि आईवडील बिचारे कष्ट करत असतात.
ते तर हायचं. आता काय करशाल मग.
आणि आत्ताच्या मुलांना, दुसऱ्यांची बाईक बघून. आपल्याला ही हवी. अगोदर पाई पाई जायची. चुपचाप सर्वीकडे.
सगडीकडे आहे.
म्हणजे प्रत्येक, म्हणजे गावांकडे सुद्धा, प्रत्येक झोपडी समोर बाइक् सा सापडेल. तुम्हाला.
आता पायी कोणी चालतच नाही. तर काय करशाल.
नाही गरज पण आहे म्हणा
हा ते
पण आपल्या परिस्थितीवर पण असं अवलंबून असतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. ह
बरोबर ये
अ गरज तर आहे सर्व आता व्हॉट्सअपचा जमाना आलाय तर व्हॉट्सअपवरच येतं.
हे बघा द आता म्हणजे आपण ऑनलाईनचं काही काम करायला गेलो आपल्या डॉ. मेंट च काही काम करायला गेलो तिथे फोन आणा. ओटीपी आना सगळ्याकडे म्हणजे गरज आहे ती आता काय करता.
आणि ते कसं आहे आपल्याला व्हॉटसअपवरच पाठवतात. म्हणजे स्कूलच हो आणि त्याच्यात असं झालंय का आता स्कूल पण ऑनलाईन झाल्या कोरोनामध्ये तर लोकांना जास्त असच जाणवायला लागलंय.
हह ऑनलाईन क्लास आहेत ऑनलाईन सगळीकडे तेच
म्हणजे किती घरी बसून त्यांना सुद्धा म्हणजे स्कूल सुरू झाल्या छोट्या छोट्या मुलांना
हो ना. ऑनलाईन ला शिकवते टायमिंग आहे ऑन या सगळ्यांनी अँप डाउनलोड करा आता काय करतात.
हा तुम्ही काय करता.
काय हाऊस वाईफ
सेम इयर हाह
ठीक
हा चांगला सतकामचा हे सतकामचा बघ. ऍप काय फ्रे फोन अ फ्रेंड डाउनलोड केलाय. मी पण आता तीन चार दिवसच झाले जॉईन झालीय तुम्ही जुने आहेत का?
नाही मी पण आताच झालीय.
हम् हम् हम्म
म्हणजे
तर ते काय दोन तीन फोन त मी सबमिट पण नाही केले असच न. न नन समज नाही मग ज्या लेडीज होत त्यांनी मला सांगित. पुढे सबमिट ह करा तेव्हा आताशिक झालंय.
नवीन आहे मला पण नाही माहिती आहे तस.
हा मी पण थोडं थोडं शिकते. आपल्याला एक तर अननोन आहे थोडसस सब्जेक्ट पण काय घ्यायचा तोही समजत नाही.
हह ते तर आहेच नाही कळत ना आता हे बघा. नवीन नवीन असलं म्हणजे काय बोलू एकदम अचानक अस.
हा ते बरं आहे दहा मिनिटाचच आहे तर ते लवकर खतम होऊन जातो कॉल
हो ना.
पण रिपीट करता येतो आता तुम्ही मला केला तर मी तुम्हाला रिपीट करू शकते असं. लगेच तर म्हणजे आपले वीस मिनटं होऊन जातात.
हो ना तुम्हाला पण आलेत का का हो का काय झा.
त्यांच असंच झार केलं आम्ही त्यांनी तीन कॉल केले मी इकडून दोन कॉल केले. आमचे पाच कॉल होऊन गेले होते मग मला बाहेर जायचं हो तर राहून गेलं.
हा
सो त्या छान फ्रेंड म्हणल्या त्या नॉर्मल व्हॉट्सअपवरर बोलताय आता
हो का?
हा अजून म्हणजे आम्ही एकमेकीांना हम् त्या वयाने मोठ्या आहेत माझ्यापेक्षा हा. आता धुळ्याच कस आहे धुळे तर खूप वाढलंय ना आता
मग खूप म्हणजे आता पहिले. नव्हत आता वाढत चाललाय आता जस जसं कॉलनी वाढते. गमी जगच वाढत असते.
हा तिकडे ते फाशी पूल वगैरे ते होतं ना. ते खूप छान होतं तेव्हा आता तर तिकडे पण खूप झाले असतील घरं वगैरे
हो हो म्हणजे असं असं ना एक एक एक एक कॉलनी वाढत. ते प्लॉट उिकला जातो घर बांधलं जात तसच आणि सिटी म्हणून मग कसं राहायला पण येणार आहे जास्तचेत ना.
हा ह.
ह ना.
तेव्हाही धुळे मोठं होतं. असं नाही म्हणताय ना तिकडे कॉलेजेस वगैरे चांगले होते तेव्हा आपण
हा हा.
असं पण आता जास्त झालं असेल एवढ्या वर्षात
आता म्हणजे जसस. जे टेक्नॉलॉजी नुसार वाढत जातं ना.
हा. आम्ही पहिल्यांदाच तिथे राहायला आलोत गल्ली असशे सेम दिसायच्या. मी आणि मम्मी पहिल्याच दिवश बाहेर निघालो म्हणजे ट्रान्सफर झाल्यानंतर असंच गावात थोडस सामान घेऊन ये. त्या गल्ल्या इतक्या सेम दिसायच्या का जिथून पण घुसलं तिकडे निघालं क ती सेमच वाटायची.
ते रोज सारखं सेम सेम असल्यामुळे होऊन जात.
हा नाही चौकन चौकन अस पहिल्या दिवशी खूप मजा आलेली. हा आणि मग वडिलांना फोन लावला वडिलांनी म्हणे आहे तिथेच थांबा. मी पाठवतो कोणाला तरी घ्यायला.
ह. हो नवीन नवीन काही मला पण नाही कळत अजून सुद्धा नाही कळत की कुठून कुठे जायच. कुठून कुठे निघायचं कारण ना तुला जेवढा परिचयचा रस्ता आहे तिथं जातो. पण मग कसं नवीन दििकाणे.
नाही जस जसं एरिया वाढत जातो ना रस्ते पण कळत नाही.
नाही हो.
हॅलो हम्म. तसं ते मजा आली होती ते आम्हाला नंतर नंतर तर माहित झालं होतं पूर्ण
पण स्टार्टिंगला खूप मजा आली होती. आर
करू का तय मी परत कॉल
हो चालेल झाले का दहा मिनिट आपले दहा सेकड.